हॅलो
हॅलो
हा तुमच्याकडन मला वडापाव ची रेसिपी पाहिजे होती
पढा पाचे अ वडापा करायला अ बेसन घ्यायचं
हा
आणि अ हे मीठ बाटाटे कोथिमबीर आणि हिरवी मिरची जिरं घ्यायचं
हा
मग ते बटाटे शिजवून घ्यायचे पहिला मग मॅस खराच मॅसर ना
हा
आणि मीठ घालायचं हिरवी मिरची आलं लसण पेस्ट करून टाकायची
हा
गोळे बनवायचे
हा
आणि मग बेसन घ्यायचं बेसनात मीठ ओवा सोडा थोडा घालायचा
हा
आणि
सोळ्याने काय होतं
गोळा गोळा करायचं भाजीच बटाट्या भाजीच आपण गोळा केलेलं
हा
ते बेसन मध्ये बुडवायचं
हां
आणि तळायचं तेल जरा गरम करून
हा हा हा हा हा
मग आपल्याला आपल्याला पाहिजे असलं तर अं चटणी करायची शेंगदाण्याची खोबऱ्यायची कम्हाला सुनाची मग लसणाची चटणी करायला लसून घ्यायचा जरा त्याला परतून घ्यायचा मग त्यात खोबरं घालायचं
हम
लसूण घालायचा आणि पेस्ट करायची जास्त बारीक नाही करायचं मडियम साईज चटणी होत्या आणि नंतर अ शेंगदाान भाजून घ्यायचं, शेंगदान भाजून त्यात आपण वडापाव तळताना आपण बेसन थोडं घालायचं असं बारीक बारीक आणि ते बेसन काढून गार करायचं आणि ते शेंगदाण्या बरोबर मिक्सर ला लावायचं. आणि मीठ, जिरं घालायचं थोडं. ती पण चटणी चालत्या, वडापावला हा.
बरं.
ती पण चटण्या पावा लाय चालतेय म्हणजे वडापाव बरोबरच ह खायला येते फक्त.
पाव आपलं ब्रेड पाव घेतलं चालतय?
नाही ब्रड पावला नाही लागणार चांगलं.
नाही काय?
हा कारण त्याच्यात इष्ट असते ब्रेड मध्ये इष्ट असते. ते जरा गोड सर लागतो बेड.
आपल्याना वडापाव वडाचा वडा कठीण हवा असेल तर काय करायचं?
तर जरा कॉर्न फ्लॉवर घालायचं मगं.
त्या दुकानात भेटतय?
हा भेटते की. नाहीतर आपण आपलं मक्का असतं की नाही? मक्का आणायचं
हा.
मक्का‌ थोडा मिक्सर ला किंवा आपण आपलला जास्त प्रमाणात पाहिजे असल तर, आपण एक किलो गिरणी न दळून आणायचं. आणि त्यातलं थोडं थोडं वापरायचं आपण मगं.
तिन प पोट बिघडणार नाही?
नाही.
ठीक आहे. मगं मिसळचे रेसिपी सांगू शकता का?
मिसळ होय. मिसळ तीन प्रकार असतात.
हा तुम्हाला, जी सोपी वाटते. ते सांगा?
मटकीची मिसळ असत्या.
हा.
एक मिक्स भाज्यांची मिसळ असत्या म्हणजे बटाटा, वाटाणे, मटके असे एक मिक्स करतात. आणि नंतर फक्त खोबऱ्याचे आमटी आणि टोमॅटो पेस्टा घातलेली असत्या मगं मिसळ.
हा.
मिसळ असत्या. म्हणजे फक्त कडधान्य फरसान, टोमॅटो, काकडी व्हेजिटेबल सगळ्यां आणि स्प्राउट सगळं मिक्स असत ते.
हा हा हा हा.
मगं आपल्याला जास्त सोपे म्हणलं तर, म्हणजे लवकरात लवकर होणार म्हटलं तर आपल्या गही गडबडीत म्हणलं तर, आपण खोबरं घ्यायचं खोबर घेऊन जरा भाजायचं तवावर आणि ते खोबरं भाजून थोडा कांदा भाजून घेयचा
हा.
असं गॅसवर एखाद्या जाळी ठेवून त्यावर अस कांदा पण खरपूच भाजून घेत
हा.
आणि मग खोबरं आणि पहिला सुक खोबरं ते भाजून घेतलेल ते पहिल बारीक करायच आणि न तर मग बाजूला कांदा भाजून घेतलेला कांदा थंड करून तो बारीक करून पेस्ट करून तो हा पेस्ट करून घ्यायचा.
हा.
आणि मग फोडणी घालायची त्याची मग नंतर थंड तरी येत्यात तरीसाठी आणि वेगळा वेगळा कट करावा लागणार मग तुम्हाला. लाल मिर्ची पावडर, लाल मिर्ची पावडर, जिरं आणि कडीपत्ता. असं फोडणी द्यायची त्या तरीसाठी फक्त लाल मिरची हिंग. आणि एवढंच घालायचं.
तेवढंच घालायचं आणि नंतर ते फरसानान वरण घ्यायच.
हा वरण
आणि मिक्स व्हेजिटेबलची करायची?
मिक्स व्हेजिटेबल म्हणलं तर अ अ टोमॅटो चिरायचा. कच्चा काकडी पण चिरायची कच्ची
काकडी पण लागते?
जी आणि मटकीचं मोड घ्यायचं. ते पण कच्चच घ्यायचं अन मग आपल्याला आवडत. असलं तर लिंबू घालायचं किंवा दहीला टाकायचं. पण हेल्दी असते ते हा हेल्दी असते ते कसं लिंबू फक्त घालायचा. आणि आपलं काळं मिठ असते ना काळ मिठ घालायच थोडस आमचूर पावडर घालायची.
त्यांन आमचूर पावडर न काय होते?
टेस्ट येत्या त्याला आंबट गोडाची हा. आणि हे अ हम ऑलिव्हऑइल असत ना. मग आपण ना लिंबू बाजूला ठेवून फक्त ऑलिव्ह ऑईल घातलं तरी
चालतेय.
हा पण ती हेल्दी असतात ना व्हेजिटेबल.
हा हा.
तो मोड आलेलं मूग अ मूगच मुग टाक. नाय तर मटकी घे आसिंग रंडीग टाक.
आणि अ आपल्याला फक्त अ मटकेची करायची असली तर.
मटकीचं असलं तर मटकी बटाटा हळद टाकून शिजवून घ्यायचं. मटकीच मोड आणि बटाटा.
हा.
आणि हळद हिंग मीठ टाकून शिजून घ्यायचंय.
शिजवून घ्यायच.
टोमॅटो पण टाकायचा शिजवतांना.
ह ह.
आणि नंतर कडीपत्ता, हिंग, जिर, मोहरी.
हिंग मूळ आपल्यांना जरा तिखटपणा जानवेल.
हा. आणि मिरची पावडर टाकायचं.
हा मिरची पावडर आपली घरगुती का विकत? चे
विकतचीच आनाला कारण त्या काश्मीर मिरची असते ना कलर छान येतो
हा हा हा ह
मग आपल्या घरी कसं साधी मिरची असनार ना
हा
कलर नसतो त्याला
कल नुसार हा ह ह
पासाा कात कड
होऊस नाही इकडं तुमच्या इकडं
हम्म हम्
हम्म
पाऊस असला म्हणजे कस असं गरम गरम खायला छान वाटते मिसळ म्हणा वडापाव असा बाहेर पाऊस पडत असला मस्त चहा मिसळ
चछान लाख
मस्त वाटते
तुम्ही करताय खरात
हो
बर
घरी रोज एक महिना असतो
रोज ह काय करताय आता
रात्री मसाले भात केला होता
हा
आता काय करायचं अजून चाललंय मेनू ठरवायचा
हाय चला फिराय कुठे गेल ता
फिरायला अक्कलकोटला
कोण कोण गेलता
मी आणि इथे आम्ही दोघी जण गेलतो
हतेव ट्रेन
नाही बसने गेलो सकाळी सात ला स्वासातला बस होती सवासच्या बस गेलो एक वाजेपर्यंत पोचले हो एक तेीड
बसन गलता
हा बस ना लालपरी न गेलो
तरी पण अंदाज कि तास लागत जायला
अ आपण ट्रॅव्हल्स केले तर तीन साडेतीीन तासात पोहोचू शकतोय पण हे कसं सरकार यष्ट असल्यामुळं जरा थांबा स्टॉप घेत स्टॉप घेत हा आणि स्टेशनला जेवणाला एक तास थांब अर्धा तास थांबायलाग ते दोन टेशन वर एक एका जागला पंधरा मिनिटे चहा आणि दुसऱ्या स्टेशनला दर्शनला गर्दी नव्हती लगेच मिळाल दर्शन
अ
हा पादुकांचं दर्शन अ समाधी सदर्शन वटवर्कशा आहे तथलं समाधी प्रसाद रोज असते बारा ते तीन हा दिवसभर असतोय फक्त दोन तास तेवढ विश्रांती असते
काय काय होत
चपाती आणि गोड म असत शिरा किव्हा एखादी बर्फी हा आणि, भात एक पातळ आमटी, अनेक सुिककी भाजी असते. हा, ह आणि काय चालेय?
रिटर्न किती वाजता झाला प्रवास हा प्रवास रिटर्न कधी झाला,
इतकी ला निघालतो तिथन चार ला, चार वाजता निघालो सोलापूरमध्येध्ये आलो, सोलापूर मधून बस बदलली सोलापूर, ते पंढरपूर पकडली पंढरपूर ते मिरज पकडली.
हा हा हा हा तिथंऊन घरी गेला,
हा लास्ट बस साडेनऊश सापडली आम्हाला, हा दर्शन छान झालं. आणि स्वामी समर्थांची कृपा पण झाली,
होय होय.
हम विश्वास स्वामी समर्थांवर ठेवला क नाही. सगळे व्यवस्थित.
हम्म
हम्म आपल्या म आपली मेहनत आणि कृपा, दोन्हीची साथ मिळाली, की आपण कुठलं शिखर पोहोचू शकेल सांगतायत ना.
हो हो सांगता येत नाही, ह बाकी ठीक आहे.
ठीक आहे तुम्ही बरं,
हा
त्रे
होय बर,
हम
म आणि काय,
आता कॉलेज सुरु झालीय,
हम्म कॉलेज,
हम्म कॉलेज सुरु झाले पंधरा जून ला शाळा,
हम्म पोरांची शाळा चालू झाली.
किलबिल किलबिल सगळीकडं,
होय.
दहा ते पाच, आम्ही सकाळी दहा ते पाच रुटीन सगळ्यांचं चालू झालो, वडिलांचं पालकांचं
सगळ्यांचच होय. आणि तुमची मुलं किती गेले,
मोठे आहेतेत मुलं,
हा हा हा
हम्,
मग उन्हाळमध्येध्ये कुठे गेल ना काय फिरायला!
उन्हाळा मध्येध्ये,
वॉटर पार्क ला वगैरे,
जाणार त पण पाऊस अचानक आला. त्यामुळे पार्क पार्काची मजाच गेली,
होय होय पावसा मुळे, म,
बर नकत सांग त कोण कय सांगा कोणत सांगा तिकडे